हां येतंय हां हां. आवरलं का? हो आमचं झालं.
हां हां आमचं चाललंय अजून आवरायचं.
होय हां.
हो चाललंय अजून.
झालं का दप्तर भरून अभ्यास?
अभ्यास काय अ चाललेला असतो दुपारचा. होय अभ्यास काय शेवटपर्यंत होत नाही, दफ्तर काय मीच भरलं. मलाच भराय लागतं शेवटी.
होय. पोरं शाळेला जाणार आईनं दप्तर भरायचं काय?
भरायचे होय, अजून बूट काढून ठेवायचेत बूट सॉक्स ते राहिले.
होय, हां हां हां. हां पावसाला चा-चालू झाले ब मगा.
हो पाऊस चाल तुम्ही गेल्यापासून चालू झालाय पाऊस. हां तेच की चालूच झालाय अजून चालूच आहे बाहेर.
होय होय चालू आहे. हम्म आज काय केलं होतं मग जेवायला?
काय मसुरा आणलेलं आणि चपाती रोटी. भात केला होता हां एवढंच की, हम्म आता उद्या पोळ्या उद्या बेंदूर.
होय होय उद्या पुरणपोळी हम्म हम्म होय. हां इकडं काय पद्धत आहे म्हणे. की अ खीर करायची.
हां अहो आज करायची होती खीर.
होय हां.
आज खीर दाखवायची असते खीर. खिचडा आज खीर करत्यात खीर आणि मसाले भात करतात आज. हां गव्हाची खीर करायची असते.
हम्म, हम्म हम्म.
आज कुठं लक्षातच नाही, लक्षातच नाय माझ्यापण.
हो इथं मावशी आहेत ना त्यांनी दिल
हा हा नाही नाही, तीच की गव्हाची खीर कर त्यात आणि म आपला मसाले भात. किंवा हे असं करत्यात. आज खीर असते खरं, मग उद्या पोळ्या.
हा होय, मी मला वाटलं उद्या असत्या म्हणजे उद्या खीर असती वाटतं.
नाही नाही नाही आज आज असत्या आज. आज करतेत गव्हाची खीर. अ उदी हुतं की ते केलं असत घरात ते, हे होतं की तो रवा तसला.
हम्म आमच्या इकडं नाहीये तसल काय, तिकडं नाही काय. तिकडं उद्याच पोळ्या करतात फक्त.
हां नाय आज ते करायचं असतंय. आ माझ्या सुद्धा लक्षा ती नाही अहो काय, सकाळपासून चालूच आहे नुसतं. काम तर दिसतच नाही पण उभाच असतोय सारखं हे करत ते.
हम्म, उद्याचा नैवेद्य हाय की.
होय उद्याच हाय की होय.
हम्म, तेच की. हं तुमच्यात काय सकाळी लवकर डबे लागतात ना?
होय आई कराय लागल्यात की थोडं, पुरण ही कराय लागल्यात.
कोण जेऊन जातंय, कोण कसं जातंय.
होय.
कोण डबे घेऊन जातंय, हं.
सगळ्यांचच डबे असत्यात ओ सकाळी.
हा मग तेच की, हम्मआणि तो स्ववयंपाक बरा पड तो पुरणपोळीचा.
आं होय.
हम्म एकदा आपलं तळण तळून ठेवलं, आमटी केली. दूध, पोळी, आम
तळण्यात बिळण्यात पण काही नाही, हम्म वरदूत दोहे काय म्हणायचं ते? तूप आणि पोळी, तूप पोळी शाळेत द्यायची.
हम्म हम्म हम्म हां.
हा तेवढं बास होतंय पोरांना. हा तळण पण पण न्हाय कोण तळलेल तसच राहंतंय आओ ते, मग काय हे करत नाही, खात नाही तळण.
हम्म ह.
अहो ते पातळच मिळा लागले का ओ?
काय कराय लागले?
पापड पापड ह्याच्यातले, तसले हा पापड संपलेत. तुम्ही गेल्या वर्षी दिेलेली.
होय काय ते तांद हेजे का?
हा उडदाचे, हा उडदाचे पापड. हां ते.
हम्म मिळतेत की आता.
हां ते तर तुम्ही आणून दिले ते आम्ही काही दुसरे आणलेच नव्हते, ते आत्ता संपले आमचे गेल्या महिन्यात.
होय हांव, हम्म बघू की.
ते पापड तेवढं, हां पापड तेवढंच खातेत पोरं.
हम्म आणून देतकी परत. मी तसले छोटे आणल्यात. नाचणीचे आणि तांदळाचे.
कुठलं तिथनच
नाही नाही मी इकडून आणलेत मार्केट यार्डात ना.
तसलं तेवढं नाही खात पण उडताचा पापड आहे ना. तो खातात बरं.
हा.
हम्म तो खातात पोरं.
मी एकदम ते एक-एक किलो तांदळाचे आणि नाचणीचे एक एक किलो आणले मला लागतं ना तळायला.
हा तुम्हाला लाग
हम्म त्यामुळे मी तसलोच आणतोय आता.
हा हा तसलं तर तुम्ही पण दिलेलं काय ते आहेय की घरात. आता शाबूचा वगैरे होतं पण ते पण काल कोण नाही तळेल उपवासाला पण.
हम्म ते काय होतंय ही सगळी कारखान्याची कादळी येती ना. मग त्यामुळे सगळं त्याच्यावर काळ येऊन बसत त्यामुळे उन्हाळी काम काय करायला येत नाय आणि काय नाय.
नाही तुम्ही ते तिथनं आणून घेताय की नाही ते पापड उडदाचे.
हा हा हा तेच की हा. हम्म नाही ते ते ते मिळतेत की आता. हम्म ते कसं मार्च एप्रिल आणि मे तीन महिने मिळत नाहीत म्हणजे ते नसत्यातच पापड मिळतच नाहीत ते मग ते खूप म्हणजे त्याला गिराइक असते ना त्यामुळे मिळत नाही ते.
हा हा बरोबर तेच की.
हम्म आता आमच्या घरी तिकडे दिले की त्या दिवशी घेऊन.
दिले का कसं किलो आहे तेवढे?
दोनशे पंच्याहत्तर रुपये.
दोनशे पंच्याहत्तर रुपये किलो.
हो.
एका किलो चार पाच पाॅकेट येत असते जा नाय ते पंच
पाच पाच पाकीटं.
पाच पाकीट येत्यात.
हम्म पाच पाकिट येत्यात.
तिचं ते बरे आहे दिवस.
हा एका पाकिटात तरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साईज वर असते ते.
हा पण जाते तर होती आता तुम्ही दिले ना आता संपले ते मागं दिलेली होती ते.
हांम हां.
ते तेवढं खातेत पोरं उडदाचा पापड. आणि ते खाली खाली काय होते त्या पापडात पण अ हे आं. ते हे लावलेलं हो मिरे मिरे लावलेलं असत्या ना ते जरा जास् त येतेत काय काय पापडांना.
हा द्या मध्ये मध्ये टाकतातच गं ते रिजे
नाय नाय शेवट शेवटला पापड असत्यात क नाय आता शेवटचे काय पापड होते एका पाकिटातले त्याच्यात सगळे मिरेच होते.
हम्म हम्म हम्म हम्म.
ते जास्त लागलेले पहिले होते वरचे वरचे वरचे चांगले होते बघा.
हा मला पण ते असं कधीतरी येतं.
हां जास्त मिऱ्याचं.
हां असतं कधीतरी, हम्म तेच की. ते रिजेक्टिवल मध्ये टाकतातच एखादा एखादा म ये असं म्हणजे असं टाकतात का?
होय होय बरोबरच हाय की मग आता एवढं कमी किमतीत देतात म्हंटल्यावर.
हम्म असं ओरिजनल अ प हे घ्यायला जाकी, कसं बसतंय बघ की.
होय ते महागच बसतंय हो.
हम्म ते खूप महाग आहे, मग हे रिजेक्टिव जरा म्हणजे कमी पैशात बसतंय.
हो हो जर कुठचं तुटल्याला बिटल्याला पण नसतोय खरं त्यात एवढा फरक.
हा चांगली असत्यात होय. हम्म मलापण आता द्यायला घ्यायची हायत, पुण्याला द्यायची हायत मलापण. हम्म, हां एक किलो.
अं आम्हाला पुढे मग घेऊन ठेवाकी.
हा तेच की. कारण घरात नाही बाई ते करायला जमत नाही आणि मग ते परत काय जरा पीठ ज्यादा लागलं वगैरे तर त्याला जाळी धरत्या ना.
जाळी पण धरत्या आणि असे एवढे पातळ नाहीत येत आपल्याला कराय.
हां तेच की आणि टेस्ट मध्ये पण जरा फरक पडतोय ना.
तो तेल हा ते पीठ आपण करतो ते आणि ह्याच्यात फरक हाय थोडा. जरी पीठ आणलं विकतच तरी पण फरक
फरक पडतोय हो ह. आणि त्यामुळे मग ते मळायचं, लाटायचं त्यापेक्षा ते शंभर रुपये ज्यादा गेलेले चांगली काय, हम्म. हम्म आणि हे कसं आमच्यात काय करत्यात एकदम एक किलो नेलं ना मग खराब होत्यात, म्हणून आमच्यात फ्रीजमध्येे ठेवत्यात. फ्रीजमध्ये ते वर्षभर म्हण हो वर्षभर म्हटलं तरी पापड आपण हाय असा राहतो. लाल होत नाही लाल
फ्रीजमध्ये दरवाज्यात मोठे न मोठे कप्पे आहेत ना, दरवाज्यात उभे करून ठेवायचा. हा आमच्यात तसंच हाय, आम्ही एकदम एक एक किलो नेतो न आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो पॅकिंग करून.
होय, मग तुम्ही घेतल्यावर पण तसंच करता का मग?
हा फ्रीजमध्येच ठेवते, आता मी पण फ्रीजमध्येच ठेवलेत. होय हाय अशी राहिलेत, जाळी लागत नाही काही काही होत नाही त्याला.
ह मग चांगलं आहे की ओ, नाहीतर मग असे अ काय म्हणायचं ते लाल, तळल्या जुने होते तसे लाल लाल
लाल निघत्यात तसे ते अजिबात होत नाहीत, फ्रीजमध्ये जर ठेवले तर. हाय अशे राहत्यात पापड.
हं हाय अशे राहतात हम्म.
उभही आता ठेवून.
हम्म.
दारात आओ एवढं साहित्य असतंय की ते कुठे ठेवायचं आणि असाही पडतोय प्रश्न.
तेच की. तुम्हाला एवढा मोठा फ्रीज घेऊन तुम्हाला डबलचा घेऊन तुम्हाला
नाही पुरत बघा भरलेय बघा भरलाय तो फ्रीज
सगळी पातेलीच त्याच्यात
पातेलीच आहेत सगळे दुधाचे दोन तपाच एक तुप काय म्हणता लोण्याचं एक
आमच्यात भरलंय आमच्याच सगळं भाजीनच भरतंय
हा तुमचं भाजीन भरतय फ्रिज
तीन दोन तीन किलो भाज्या फ्लावर कोबी भेंडी आणि वांगीनच भरलेला आसतोय फ्रिज आम
सगळं सगळं जिथं आम्ही पातेली ठेवतो जिथे तुमचं ते आसतंय का ते सगळं
होय होय आ माझ् सगळं तिथं आसतंय फक्त वरचा एकाद दुसरा कप्पा माझा अ दूध हं दही दूध असं आसतंय नाही तर सगळं खालचं खालचं पूर्ण भांड माझ कोबीन फ्लावर न भरलेलं असत ते
हा हा बघा ते सगळंच की आमचं आणि सगळ पातेली आसतीया आमची
हम्म तेच की हं
भांड्याच का
होय तुम्ही डबल डोअरच घेण्यापेक्षा माझ्यासारखा घ्यायला पाहिजे होता फ्रीज
वरचचा काही उपयोग होत नाही आव
वरचा उपयोग होत नाहीये त्याचा मग माझ माझं आहे ना आता ते एवढं मोठ्ठ सगळं माझं वापरायला मिळतंय ना मला
हा होय एवढंच आहे का तुमचं पण
हो तेवढंच आहे
उंचीला
हम्म उंचीला तेवढाच आहे आणि कसं सगळा मला वापरायला मिळतंय फ्रीज मोठे मोठे कप्पे आहेत तेच्यात आत
हा मोठे आहेत कप्पे पण आमचं साहित्यच एवढं होतंय
आणि वरचा डोअर तुमचा सगळा ह्याला जातोय ना त्यो फ्रिजरलाच आहे ना तो
हा हा ते दोन क दोनही आहे त्या दोन कंपार्टमेंट आहे त्या वरती त्याला
हा मग तो काय सग तो काही तुमचा युज होत नाही
काहीच नाही काही सुद्धा नाही त्याच्यात सध्या
आणि खालचं हे होतय ना
हम खाली मग ते तसला घ्यायला पाहिजे नाही म्हणलं काहीतरी ठेवायला बिवायला इथं पण काय नाही त्या वर्षी काय आईस्क्रीम पण आणलं नाही काहीच नाही त्याच्यात
होय हम हा हा
वरचा तसाच राहतोय खरं तर
हम्म मग तेच की त्याचा युज झाला पाहिजे म्हणजे ते कसं ठेवायला जरा असं म्हणजे जागा राहत्या ना मग हम्म
करते तसेच कप्प आहेत खूप मोठे आहेत आहो वर पण भांडी मोठी मोठी पातेली बसतेली एवढं मोठ
होय मोठाय मोठाय हो हो मोठा आहे ते पण हम्म तेच की
पण आता काय खालीच ठेवा लागत सगळ वरच्याचं काय दूध बीध घेतलं तर ते वर ठेवतोय का वाटाने आणले तर तेवढं वर ठेवायचं ते पण काय सारखं आणत नाही
आणत नाय हो तेच की
कधी तर आणतोयतो.
हम्म, मग काय तर हम हम् पाऊस चालू झालाय की इकडं.
होय होय चालूच आहे बाहेरम चालूच आहे.
होय होय. आता हाय, आता उद्यापासन चालू बेंदूर म्हटलं की असतोय खरं पाऊस.
असूद्या आता, उद्यान मला शाळाेत जायचंय. शाळेचा युनिफॉर्म राहिलेला तो मिळायचा उद्या, उद्या आणि हेलपटा आहे शाळेत पोरांच्या.
होय.
हा काही काही साहित्य मिळालेलं नाही बूट मिळालेलं नाही दोघांची काळे ते बूट. त्याचं ब्लेझर छोटं होतंय ते बदलायचंय.
हा, बूट मग काय करता तुम्ही, बूट म्हणजे पैसे भरायला लागतात?
हा बुटाचे सहित, बूट, सॉक्स, टाय बेल्ट.
कारण माझ्याकडं कसं माझ्याकडें बूट आहेत ग श्रे ह्याचे माझ्या मुलाचे बूट.
नाही नाही ते स्कूलचेच घ्यायला लागतात. सगळे एकसारखं असते ना मुलांचे एकसारखे.
हम् ह ते मी म्हणणार होतो की अ बसत्यात का बघ म्हणून.
हा चात आहे ते स्पोर्ट्स ला व्हाईट असत्यात आणि हेचे ब्लॅक शूज आहेत सगळ्यांचे एकसारखे